हॅलो.
हॅलो.
हा कोण बोलतय?
हॅलो मी रवीना अहिरीे बोलते.
हॅलो. हॅलो.
हॅलो मी रवीना बोलते.
हा बोला.
मी आज तुम्हाला बिर्याणीची रेसिपी सां सांगणार आहे.
बै मध्येवर पण आहे का हा सांगा.
मी आज तुम्हाला बिर्याणीची रेसिपी सांगणार आहे.
हा.
तर बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला बासमती तांदूळ लागतात.
हा.
कांदे, बिर्याणी साठी लागणारी सामग्री कांदे, लसूण तेजपत्ता खड खडे मसाले गरम मसाले. अं लागतात. तर, आधी सर्वात आधी कांदे कापून घ्यायचे. लसूण सो, लसूण सोलून घ्यायचा.
हा.
ते झाल्यावर- अ टमाटी वगैरे जे आपल्याकडे जी सामग्री आहे ती ती सगळी कापून वगैरे घ्यायची.
हा.
मग नंतरून एका कुकर मध्ये तेल टाकायचं, त्याच्यामध्ये खडे मसाले टाका- चे चांगले तळू द्यायचे. म लसून टाकायच म लसून टाकल्यावर तो लालसर अ भाजला की त्याच्या मध्ये कांदे टाकायचे टमाटे टाकायचे. ते बी चांगले तवळू द्यायचे. मग ते चांगले तळून झाल्यावर त्याच्यावर ते - त्या मसाले टाकायचे आपल्या घरी जो मसाला असेल तो. एव्हरेस्ट मसाला गरम मसाले वगैरे सगळे टाक टकायचे त्याच्यानंतर चिकन जे कापले आहे. त्याच्यामध्ये दही अ विविध मसाले जसे की अ गरम मसाला त्याच्यामध्ये दही अ, मिक्स करून घ्यायची. मीठ वगैरे, हळद वगैरे, सगळे टाकून मिक्स केलेलं- जे चिकन ये ते त्या त्याच्यामध्ये टाकायचं कुकरमध्ये मग ते चांगलं हळू द्या हलवून घ्यायचं, मग झाकण ठेवायचा. थोडस कमी गॅस करायचा म दुसरी कडे एका पातील्यामध्ये थोडस पाणी घ्यायचं त्याच्या मध्ये थोडस तेल टाकायचं आणि जे ता खडे मसाले टाकायचे त्याच्यामध्ये आणि तांदूळ धुवून घ्यायचं तांदूळ धुतल्यावर तो जो जे मसाले आ जे तांदूळ धुतल्यावर तो क याच्यात टाकायचा पातील्या मध्ये
हा.
मग नंतरून अ त्याला थोडस अस अ कमी प्रमाणात त्या तांदुळाला शिजवायचा मग गॅस बंद करायचा शिजल्यावर मंग ते जे तांदूळ आहे ते ना गाळून घ्यायचे अशे एकदम मोकळे मोकळे करायचे मग नंतरून ते जे शिजलेलं चिकन आहे त्याच्यामध्ये ते वरून टाकायचे मग झाकण ठेवून द्यायचं दोन मिनिटं मन नंतरून जो कांदा तळेल असेल आपल्याकडे तो टाकायचा कोथंबीर वगैरे जे असल ते वरतून टाकायचं आणि एका वाटीमध्ये कोळस सा घ्यायचा कोळसमध्ये थोडस तेल टाकायचं ते त्या वाटी ती जी वाती आहे ती तांदूळवर ठेवून द्यायची आणि झाकण लावून द्यायचं. अशी आप मग नंतरून खोलायची मग नंतरून हळूच एक त्या साईडला अस
हा.
अ ताटलीमध्ये घ्यायची ही झाली आपली बिर्याणी आणि तुम्हाला मी चिकन करी पण सांगणार आहे तर अम् जे आपलं चिकन जे आहे ना ते अ आळणं शिजून घ्यायचं मग ते झालं का त्याच्यामध्ये आणळण कसं शिजवायचं मी तुम्हाला सांगते. अ तेल टाकायचं त्याच्यामध्ये कांदे टाकायचे ते तळू द्यायचे मन चिकन टाकायचं त्याच्यावर हळद आणि मीठ टाकायचं ते पंधरा मिनिटं शिजू द्यायचं ते शिजतय तेवर एक तवा घ्यायचा तवावर आधी हरभरायची जी डाळ असते ती भाजून घ्यायची आणि ती दळून घ्यायची नंतरून अ खोबरं लसूण टमाटा हे पण भाजून घ्यायचं आणि ते पण दळायचं
दळायचं. एक जालं भेटल गाडी लावून इथ बसलेलं, चिकन शिजल्यावर
कढई घ्यायची कढई मध्ये तेल टाक
हा.
कढाईमध्ये तेल टाकलं का मग जे आपण जे दळलये खोबऱ्या लसूण ची पेस्ट ती टाकायची ती तळू द्यायची म नंतरुन त्या त्याच्यामध्ये गरम मसाले टाकायचे आपले जे मसाले आहे ते टाकायचे.
हा हा हा.
मग ते जे चिकन आहे ते त्याच्यावर टाकायचं ते तळल्यावर चिकन मिक्स करायचं मग नंतरून अ हवेल तेवढं पाणी पाणी टाकायचं त्याच मध्ये चाळीथ मस्त उकळी द्यायची त्याच्यावर कोथंबीरी टाक
हा.
ही झाली आपली चिकन करीची रेसिपी. धन्यवाद.
हॅलो हा बोल ना हॅलो आता घरी आणलं.
हॅलो हॅलो
हॅलो
आता जस्ट रस्त्याने येऊ लागलो. नाही नाही इकडुन मैरोणी साईडला येऊ राहलो. मैरोणी
हॅलो
गा गाडी चालवतो आहे. मी जरा थोडा वेळाने करतो. काय म्हनते. गाडी चालवतोय थांब.